हॅलो हा येतो येतो.
हॅलो तुझा आवाज अस काय आलाय बॅकग्राउंड मध्ये.
कसायलाय. याले.
खरं खरं खरं खरायच. यालय आता
खर खर खर काय हा हा बोल कि.
म तुला फोन करतो ते ज त्याची टॅकनिकली नस्ते डॉक्टरांना विचारायचं होतं. बस तीच बसवता येत्या दुसरे बसवाय लागत्या. ह ह म मम्मीला म्हंटलं बघ. काय म्हणतात ते, मम्मी म्हटली थांब विचारतोच नंबर आहे त्यांचा माझ्याकडं. मग मी कॉल केलेली. डॉक्टर म्हटले की आताच दोन दिवसात बघ. पडलेली आता बसवली तर तीच बसवता येत्या. नाहीतर मग चार पाच दिवस झाले. की परत दुसर्या सवय लागत्या खून.
हम्म क काय खाल्लीच असं निघले कप.
चिंघम.
हम् फुर तुज.
अगं आधी पण खाल्लेल की मी खरं मला काय माहितीय आता ते निघल अस.
हा ह मग दुखाले काय दात हा.
नाही नाही.
अरे जेवताना.
ह्या साईड न खाल्लो की म
हा हा
दुसऱ्या साईड न खाल्लो त्या आणि उगं शेंबद नाही ना पाहून
होय.
आता बघ आज अपॉइंटमेंट घेतलंय संध्याकाळी सव्वा सहाची जाऊन येतो दवाखान्याला.
हम्म चालते कि,
हं
टॅक्सचं ग ते जी एस टी होय क्लास तसया जी एस टी नंबर काढयला तेच की शिक हा त्याच्यासाठी चालूय ग काढायचं कसं शिकवल्यात ग सरांनी म ते म ते अ त्यांनी काहीतरी लिंक काहीतरी पाठवत्यात म्हण ते एकदाच वापरा येतय. म प्रत्येकाच कनय अकरा अकराशे रुपये घेत्यात म्हण गव्हर्मेंट ग
हूं हूं
हं मग सगळ्यांचं बघा म्हणजे लक्षात विदा केल्यानंतर काय लक्षात राहणार नही ते म्हणताना म्हणा लागल्यात की सर एक एकटी तिथं जाऊन करा आणि सगळीजण ते करतेल बघा म्हणजे लक्षात राहतय.
म्हणजे आता तुम्ही बघायला आलाय कि काढाय आलाय.
म आता कसं पण म्हणजे मला काढायचं झालं तर जाऊन बसणार की तिथं मी ते कणी पोर्टल एकदाच वापरात येतीय. एकटीला एकदाच येतेय ग म्हण हा बघू शकत्यात की आता काय समोर दिसाले म्हटल्यावर बघायचं. कस कस काय काय करायलाय ती म्हणजे बघून पण लक्षात राहतय नव्ह एकदा केल्यावर थोडीच लक्षात
ह् हम्म
म्हणतान सरानी सांगलेत की चौघी चौघी जणी या तुमच्या तुमच्या वेळेवर आणि करून बघा म्हणून
हूं हूं हा हा
ती बसली आता तिज बघत बसली ना हा बोल
हॅलो,
हॅलो,
हॅलो बोल की,
काय नाही मग तेच क्लास ला आलतो.
हूं हूं म किती वाजेपर्यंत हाय क्लास?
तसं काय नाही आपण करेल तसं. लेक्चर असलं की जरा चार वाजेपर्यंत असतंय. आलाव आहे ना. तिच्यावर जाऊन तर कसर घाव तरकसरलास घाबरयलच झालं चार विषय द्यावेेला अकाउंट ला.
हम.
ऐंशी मार्काचे तीन हाईत. आधी दोन होते फक्त ऐंशी मार्काचे दोनच होते ग. आता थर्ड ईयरला ऐंशी मार्काचे तीन आहेत. आणि चाळीस मार्काचा एक आहे.
हम्म हम्म
चाळीस मार्कांचा तो डेअरी अकाउंट काहीतरी आलाय. त्यात नुसता थिरी असणार आहे वाटतं. आणि अजून एक ऐंशी मार्काचा ऍड झालाय तो टॅक्सशन चाल
मग किती रुपये फी सांगि तलं?
काय सांगाय नाही तीत बारावीची बॅच होती, म्हटलं की सिद्धार्थला मी संध्याकाळी कॉल करतो. ह हा म्हणला आणि आलाज नहीं. ऐके दिदी.
हम्म
ते बड्डे केलेलं व्हिडिओ केलेलं ते स्टेटस लावलेलं. काही नाही. आणि ते सरांनी बघितलेलं.
हा
आणि असं थम्सअप पा टवल्यात बाई.
सरांने कशाला सर नक्षा दाखवल्या ना.
अगं ते कण्या अं व्हॉट्सअप अपडेट झाले काय, आणि मी ज्यांना दाखवत नव्हतो ग त्यांनाला पण सगळ्यांना दिसले. नाही ते
हम्म
बघितल कोण कोण बघितले तर त्यात थरखरस दिसलं. आणि हे स्टेटस डिलीट मारले आणि तिथे जाऊन कुणाचा मेसेज आलाय तर बघतो थरक सरांचा.
काय नवल बाई ना. मी म्हटल, सगळ्यांसनी सांगितलं काय? मी सगळ्या मी सगळ्यांना आणि असंतर्क सांनी व्हिडिओ ब आणि सगळे हसायला लागल्यात. म्रीणाली ओरडत्यात मला सगळे आता. हम्म हम् मला वाटलं की आता सगळेजण मला ओरडत्यात.
हम्म.
तरही हसाय लागल्यात. ती सोड, अथर्व ना ती सिद्धार्थचा व्हिडिओ बघितलीच नव्हत. त्या दोघांचा टाइम पास टू म्हणला ग.
हम् हम हम.
तो कणी आपल्या आपल्या मित्रांसनी दाखवायचं म्हणून स्टेटस लावलेला काय? आणि गीता मॅडम आणि मुळीक मॅडमासनी पण दाखवलाय बाई.
नुपूर त्या जेवलेत?
काही नवच आणि आत्ता सांगायला लागलाय सगळ्यास्नी.
बघितलं होते नाही मद्या
बघितलं की. माझं पण स्टेटस सगळं दाखवले मी ना. फिराय गेलेलं.
हम्.
आणि फिराय गेलेलं काय थरकसरांनी बघाय नव्हतं सोड आणि ऐक की काय आणि काय सांगलतो तुला काय सांगलतो काहीतरी सांगलतो बघ विसरलो मी
मग कॉलेज कधीपसून चालू आहे
एक जुलैला चालू होईल असे वाटलय आता शनिवारी नाही तर रविवारी टॅली ची एक्झाम घेणारी म्हटल्यात म्हणा सरांनी आवाज नाही ऐकू येत ती झाल्यावर ती झाल्यावर जीएसटीची हम् जीएसटीच एक्झाम झाल्यावर बेसिकच ते घेतलय ना
हम्
त्याच पण द्यायचं आहे
हम् फी भरली अस त्याची सगळ्याची
हम भरलोय की सरांनी सांगितलेलं जीएसटीच झालं कि म तुमचं बेसिकच म्हणजे मेन मेन शिकूया कारण की अर्धीच फी दिले ना मग सर्टिफिकेटसाठी
आवाज नीट ऐकू येत नाही
मग चांगा चालते म्हंटलो आणि मग सरांना सांगितलं की अडवानस एक्सेल आता काही लावत नाही हे सगळं होऊ दे एक्झाम तन सगळ्या आणि तुला म्हंटल नव्हतं काय ते चॅट जीपीटी चॅट जीपीटी ए आय ए आय ए आयच ग
सॅप
आहा बेसिक मध्ये ए आयच ए आय कसं युज करायचं ते पण आलंय आता ते झाल्यानंतर मग आम्ही थोडं ब्रेक घेणार आहे आणि सहाव्यास अडवान्स एक्सेल लावणार आहे. म्हंटलो.
मग काय म्हटलं? मग काय म्हटलं स.?
हा चालतयं की, लावा कुणाल तर प्रॅक्टिस ला येत जावा. तासभर येऊन बसून जाईत जावा म्हटलं.
हा ह.
काय म्हणत? ते गावातले
हम्म! हम्म हा.
आठ दिवस गेलो, गेल्यावर चारशे रुपये घेतली तिनं.
वेदु काय कराय गेलता? आठ दिवस.
क्लास ला ग बेसिक लावणार होता, म्हणून ना